हॅलो. काय म्हणता काय चाललंय.
काय नाही माझे
आवाज येतोय ना? हॅलो.
होय ताई बोलत राहा ना.
हो बोला काय म्हणता?
काय चाललं झाला चहा पाणी.
चहाच घेते मीयां चहा घ्यायला आमच्याकडे असा जोरात पाऊस झाला आत्ता म्हणजे चालुये.
हो पाऊस आज चालूचे सर्वीकडे.
तेच ना.
पाऊस पाऊस पडला किं बघ ह ना आमच्याकडे पाऊस सकाळी खूप होता आता तर नाहीये. आणि आज रविवारी सुट्टी असल्यामुळे सगळे घरीच त्याच्यामुळे सर्वांचे कामे हळूहळू चालुहाय. पाऊस आला कि बघ असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं माणसाने. छान वाटतं असं पावसाळ्यात फिरायला.
हो पण माझ्या माझे छोट बाळ आहे ना त्यामुळे मला नाही जाता येत.
छान आहे तुम्ही असं कुठं एखादं असं पर्यटन स्थळ वगैरे असं कुठं फिरायला गेलात का?
होय. हो म्हणजे मला मी म्हणजे लग्नानंतर तर नाही गेलेली. पण लग्नाच्या आधी मला खूप ट्रेकिंग वगैरेला गेलेली म्हणजे मला ट्रेकिंगची खूप आवडये. तर आमच्या इकडे ना नाशिक जिल्ह्यामध्ये ना हे आहे. अ खूप ट्रेकिंग साठी भरपूर डोंगर वगैरे आहेत. त्यामुळे मग घे हरिहर म्हणजे गड वगैरे आहेत हरीहर गडावर गेलेली. हे रामशेेजगड आहे रामशेज गडावर गेलेली. आणि ब्रम्हगिरी गडावर तर तीन चार वेळेस गेलेली.
हो ते पण छान आहे फिरण्यासाठी.
भारी म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ट्रेकिंगला जायला मजा येते.
हो वातावरण छान असत. अ सर्वीकड ते हिरव गार डोंगर एक निसर्गरम्य वातावरण आहे छान वाटत तरी फिरनला फिरण्या चा आनंद येईल. अ म्हणजे ते
होय हमम.
जास्त करून सर्व हिवाळ पावसाळ्यामध्येच जातात कारण हिरव गार निसर्ग येताना फोटो व्हिडिओज काढायला मजा वाटते.
ऐनजॅय पावसामध्ये बोअर वगैरे नाही होत एनर्जी डाऊन वगैरे नाही होत. पावसामध्ये तसं उन्हाळ्यामध्ये खूप एनर्जी डाऊन होते म्हणजे घरातच एनर्जी डाऊन होते घाम घाम घामाने
आणि जास्त करून ट्रेकिंगच्या साईड ला पाऊस म्हणजे असं ते कडेकडे नि वाहतो ना इतक सुंदर वाटतं ना ते पायऱ्यांवरून पाणी वाहंतं तेव्हा.
होय. हो.
प्रत्येका आधी ना माणस म्हणजे प्रत्येका जिवनातं थोडा तरी वेळ का काडून एकदा तरी म्हणजे असं कुठेतरी फिरायला जायलाच पाहिजे.
हो जायला पाहिजे. खूप छान मेमरीज खूप छान बनतात. आता मी तर, ओ-ओ, हम्म.
हम. बोला ना.
हा. मी तर वाट बघून येकी माझी मुलगी कधी मोठी होईल? आणि मी कधी जाईल तिला घेऊन. आस. हं.. हं.. हं आणि तिला मी आता पण घेऊन गेले असते. पण ती जास्त असं खात नाही ना बाहेर च वगैरे तिला असं बनवून मग असं खाऊ घालावं लागतं मांडीवर घेऊन, म्हणून मग मी खूप अडकून गेलेली ए. नाहीतर मग मुलं एकदा खायला लागले की बाहेर चं किंवा मग असं स्वतःच्या हातानी, मग टेन्शन नसतं ओ. फिरायला जायचं
नाई. हा, कारण ते फिरायला घेऊन जाणं म्हणजे त्याचे हाल होतात ना
हो.
आणि त्यांना म्हणजे लवकर असं पटकन आजूबाजूचं जे वातावरण असतं त्यांना लवकर आजारी पडतात ते. सहन नाही येत त्यांना प्रतिकारक शक्ती कमी असते ना
हम्म.
काय ते निवांत जा मोठी झाली का आम्ही आता माग च्या पाच, सहा महिन्या अगोदर तिरुपती बालाजी ला गेलो होतो.
अरे वा! मग कसं ट्रेननेे गेली होती क बाय कार?
आमी बाय कार गेलो. छान आहे ते पण
हम-हम-हम-हम-हम.
म्हणजे तिरुपती बालाजी जी मंदिर अ भारतातील अ सर्वात मोठं पवित्र तीर्थक्षेत्र त्रान पैकी एक आहे असं म्हणतात ना?
हो.
आंध्र प्रदेशात म्हणजे ते साऊथ इंडियन साइडला इतके छान तिथं म्हण जे इडली, सांबर, डोसा वगैरे खूप छान मिळतं तिकडे
हो.
त्यांच्या सारखं आपण बनवू शकत नाई.
हो. मी पण गेलेली ना अ म आंध्र प्रदेशमध्ये अ पीठापुरमला भरपूर दोन-तीन वेळा गेलेली मस्त लाग ते काहीतरी वेगळंच बनवतात. खूप छान लागतो.
ते मिक्स डाळीचं असतं वाटतं ना सांबर
हो, म्हणजे अ ते दा दा भातच खातात ना. मग भाताचे सर्व प्रकार त्यांना माहितीये आणि ते रोज रोज बनवून मग कसं चविष्ट काय लागेल? ते सर्वं माहितिये
बरोबर
म्हणजे. अ तिरुपती पासून ते सुमारे किती वीस पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे तिरुप तिरुमल्ला डोंगर तिथं तिरुपती देवतेची, म्हणजे असं मोठं मंदिर आहे.
हम्म हम् हम्म
छान वाटतं तिथं, म्हणजे त्यांचं, आपलं महाराष्ट्रामध्ये बघा अ नव्वारी साडी किंवा धोती, कुर्ता, असतो तर त्यांचे ते साऊथ इंडियन, व्हाईट कपडे असता. लुंगी.
हो. हो, हो.
तिथे पण खूप भाविक भक्त येतात बाहेरून, परदेशातून. हो.
छान आहे तिथे पण प्र प्राचीन मंदिर आहे ना. भव्य मंदिर आहे ते. ठीक हे त्यांची आपल्याला लँग्वेज कळत नाही पण मग तेिरण होऊन जात.
ह. का असतात आता देवाला भरपूर जातात ना महाराष्ट्रीयन आणि त्यामुळे भेटून जा हॉटेल वाले त्यांनी ठेवलेलेच असतात तशे लोक.
हो.
महाराष्ट्रीयन लोक आहेत तिकडे पण भरपूर जण व्यवसाय चालू केले आहे हॉटेलचे.
मध्ये म्हणजे अ म्हणजे, आपल्या महाराष्ट्रात बघा कसं, म्हणजे माऊली वगैरे असंच म्हणतात. प्रत्येक मंदिरात
हम्म. हम्म.
तस तिकडे पण म्हणजे खूप मानपन दिला जातो. हो बाहेरून आलेले लोकांना.
हम्म. नाहीत लोक कसं लक्ष वगैरे देत नाही असेल कुणी ज्याच्या त्याच्या कामात जे थे असत.
तिरुपतीला तस आपल्याला जाण्यासाठी वेग वे पण चांगलं आहे आणि जर आपण बायकार गेलो तो, रस्तेही चांगले आहेत तिकडे जाण्यासाठी काही अडचण येत नाही.
हो.
तिरुपतीच म्हणजे एक गोष्ट अशी आहे क लोक जर एकदा जाऊन आलेत ना कोण पण
हम्.
म्हणजे त्यांच्या इतकी श्रद्धा बसते तिरुपती देवतांवर. तिथे म्हणजेे अशे पाच वेळा किंवा वर्षातून एकदा कंटिन्यू जातच असतात म्हणजे स्वतः देवाचं बोलवण येतं आपल्याला असं.
हो, बस आमचा कधी योग येतो काय माहिती जायचा.
शेवटी नाही का मनात एक ती श्रद्धा, भक्ती आणि सेवा भारतीय संस् आपलं कसं म्हणजे प्रत्येक देवतेवरती वेगवेगळी श्रद्धा असते.
हो.
छान वाटतं तिकड ते गोविंदा गोविंदा गोविंदा करतात ना
काय?
गोविंदाचा जयघोष करतात आपण कसं करतो विठल विठ्ठल विठ्ठल.
हो, तस गो विंदा गो विंदा करतात ते.
हो. प्रवासाला बघा म्हणजे अ प्रवास म्हणायला गेलं तर आपण फक्त फिरण्यासाठी जात नाही. तरा काही ठिकाणं अशी आहेत की म्हणजे तिथं आपल्याला परत परत जावं असं वाटतं.
हो आम्ही पण गेलेलो आता दोन महिने झाले तेव्हा बनीला गेलेलो खूप मस् वाटलेलं. मणी ना अशी गर्दी खूप असते पण आम्ही काय केलेलं की अ म्हणजे आमच्या इथून ना बणी फक्त साठच किलो मीटर साठ ते सत्तर त मगं अ आम्ही सकाळी मी पहाटे लवकर उठलेली पाच वाजता आंघोळ वगैरे केली फक्त मग हिला पण उठून दिला लवकर तिची अंघोळ वगैरे घातली तिला आणि मग आम्ही सहा साडे सहाला निघालो इथून मग आम्ही गडावर दर्शन वेगैर घेऊन दहा वाजता खाली उतरलो म्हणजे एवढं मस्त दर्शन झालेलं आम्ही अर्धा तास देवी समोरच होतो. खूप मस्त वाटलेलं.
सकाळी अशी गर्दी कमीच असते ना छान होतात तर तिथे.
खूप मस्त होतात हो.
तुम्ही ना पिंडोरी मार्गे गेले असतील ना?
हो हो हो. अ एक काम करता का? अ तुम्ही मला कॉल करता का आपण हा विषय कंटिन्यू घेऊया.
चालेल.
हो थँक यू बाय.
ठेवू काय ओके बाय.